हॅलो.
हॅलो माहिती तो अ नेहा काटकर कोण आहे ओ.
नेहा गणेश काटकटर हा.
नाय.
तिचे कॉल येतात मला मी नाही उचलत ते.
नाही ना इकडच असशील कुठ तरी आपल्या ग्रुप मध्ये. मला का उन कॉल येते तिचे काय माहिती. हो ग्रुप मधली असेल. उचलला नाही. दुसऱ्याची फोन दुसऱ्याची फोन कशाला उचलू आपले आपले आपल्याचा फायदा. करून घ्यायचा तर
ची पोरी हाय ना या आहे का कोणाशी बोलून राहिला.
हर्षु का मित्रांन लावले होते ना आता. म दोन कॉल झाले सकाळपासून.
मी लावला तर कट केला त्यान.
हा बोलत अशी मग.
हम्म कट केला कि समजून जाचा फोन चालू आहे.
हाव साधं कॉल ना. हाव मी बालीला लावून राहिली बालीचा बिझीये आहे मग वैष्णवी वैष्ण तिचा मला आला मी लगेच तिला केला माटलं मी तो लावतो तुम्हाला लाव.
काल आम्रपालीने वा माझे बारा झाले. नाही तेरा झालेत आता तेरा ह. आणि आता संध्याकाळी पहा लागेल.
हो ते हे टाकलं का अकाउंट.
हो ते टाकलं ना मला आलेत ना दोनशे तीस रुपये.
हम्म हम्.
काय तर ते अकाउंट मध्ये यायचे रे अहं रात्री काय झालं सव्वा अकराला तिचा कॉल आला मगं मले तुम ह मी लावतो म्हणे तुला मी म्हंटल हे पहा मी तू मला लाव पहिले मी बोलतो. म्हणजे तू बोल मग मी लावतो म्हटलं तुला
हम्म
मग असं आमचा अर्धा तास गेला तीन महिने लावला मी ति लावलं आणि माहित तिचा कॉल कोण
अमृपाली म्हणते बाली ताईनं लोणचं टाकलं
हा
तर कसं टाकलं त्यांना माहितय का
हा
गरम गरम तेलात मसाले करु केले
हा
गरम गरम तेलात आणि ते गरम गरम तेल लोणच्यात टाकलं
अरे देवा
हा आणि ते म्हणते बाई खर ते खराबच होऊन राहिल म्हणते बाई तिला तरी त्या दिवशी सांगितलं बरं थंड
हो ना थंड तेल टाका लागते ना मी तर थंड तेल टाकतो कणी माये लोनच खराब होत
तू मीठ कमी टाकत
हाव
अ समजा अ अ किती एक एक किलो एक किलो मध्ये किती कैऱ्या येतात ओ आठ आहे ना
मोठ्या असल्या तर अ सहा सातच येतात
हा तर त्या एक किलो समजा समजा दहा केैरे असल्या तर दहा केैर्याला दोन वाटी तरी मीठ टाका लागते
हो काय
हम्म मिठच जास्त पाहिजे आता हा मीठच जास्त पाहिजे मीठ जास्त असलं की काहीच होत नाही लोनच्याले
होन
ते तेवढा पुूरत वाटते आपल्याला मग नंतर काय होते अ न बरोबर मुरलं की मग नाही लागत ते काहीच खार लात काही नाही आठ दहा दिवस खाऊन पा आठ दिव पूर्ण ल अस ते हे होऊन जाते आणि खारट नाही होत काही नाही हा खारट नाही काही नाही
मिठ्यात मुरून जात ते ना मग व्यवस्थित लागते हम
हळद लावून ठेवत
हो हो ते फड फोडी पूर्ण सुकू देत होत्या
हा आणि मग मी ठळद लावून ठेवत होत्या
हा
मग कधी घालालोनसं
हो
असं होतं पहिल्या
ह सांगलीचे आई ते लुगड्याले आई किती करे बाई तीन तीन चार चार किलो च लौच करे पय जरा बी त्यांची तया लोणच्याल वास नाही येन काही नाही काय मसाला टाके माझी आई पण टाके ना खूप छान लोनचं टाके
हम्म पहिले बायाच्या हाताल चवच होती
माहिती का मले माया आईची लय कमी महसूस होते लवकरच गेली माई
लय लवकर गेलं ममी आतापर्यंत असत्या हम्म
मला ना असं एक तर मला ना म्हणजे आ पोरी्याची साथ नाही ह सध्या माईची साथना होती
नाही ना
हम्म पुरीचे लग्न लवकर झाले असं ना मले काम करू लागेले इतकं कटाळा आहे त
हो ल लवकर केलं दामिनीच होतो
दमी निचे इनमय मा
मैमाच तरी मैमाच तरी वीस वीस एकवीस झालती ना
हो ना नाही आता पाहि ना वै् हेच पाय ना वैष्णवी नंदिनी त्याची व्हायची आहेत ना
मग आता ती पंचवीस सोवीस वर्षाची आहेत ना
म्हणून वाट असं वाटते आपण थोड उशिरा केले असतो तर बरं झालं असत
होम्म
आता म्हणजे आपल्या हाताखाली कोणीच नाही
नाही ना
हम् आणि त्या पुरी ना मला असं मन मोकळेपणा कधी काम नाही करू लागलं काही नाही अशा
ह
शिक् शिक्षणाच्याच पोरी होत्या दोघी
नाही आता आमची साक्षी नाही करते बाही काम
होन म पूधोनी पुऱ्याने महिमान तरी केलं म्हण द मी नेण त अजून बी असं हे नव्हतं सांभाळयला क पूर्ण काम कर नाही कर
आणि आता नवऱ्याच्या घरी कसं होते मग
हो ना आता सच कराव लागते प ती जर अशी कामाच्या बाबतीत नाही मच करे तिला जिवारे काम करायच महिमा तरी करे तिले जिवारे मी नाही मी नाही करत तशीच करे पहिले पाासून दामिनी मी नाही करे म्हणेन मग करे जीवारीेत हो बाजारात का गेली ना मी तिला जर पोळ्या टाकायचं काम पडलं ना तर जिवारी तिले तिचे पप्पा हण रागवत होते तिने
हम्म.
नवऱ्याची इथं काय करशील म्हणे मग
हम्म.
अशा प्रकारे तिले रागू रागू ति पोळ्या स्वयंपा
हम्म.
एकविसनाचा स्वयंपाक कधी करत नाही परीन एकविसनाचा स्वयंपाक कराच काम पडलं मग ते मी बसलेली होती तर
हा हा
मग चालत नव्हत तर ते बी पूरणा चा होतील वाटीवर मग तिथं स्वयंपाक खोलीत बसली मी
हम्म हम्
त्याला सांगितलं असं असं करा असं अस
हम्म त्या दिवशी पनीरची भाजी सांगातली होती तिला जमली होती की नाही महिमाले
मैमाल का बापा का मस्त केन त भाजी तीन खूच मस्त मला दिली होती
पनीर ची का?
हो.
हम्म.
पण तिनं ते पनीर तळले नव्हते तसेच टाकले होते.
नाही तळायचेच नाही ते तळले की कडक लागतात ते
हो काय
हम्म असे कडक होतात ते तसेच चांगले लागतात पनीर बा
काल मी अ चांगलं तीन पाव दूध होता घरी मला वाटलं पनीर करून पाहव. मस्त लिंबू गेंबू पेळ ना गॅस वर ब देलं पण ते फाटूनच नाही राहिलं
हम्म.
मग म्या नंतर राहू दिलं तर त्याचं दह्या दह्यासारखं बनलं पण फाट फाटलं नाही ते दुध हा असं कावून झालं असेल बर?
फाटलं नाही दूध.
नाही.
मिलावटी येते ना वो दूध सगळं आजकाल
फाटलंच नाही ते दूध किती वेळपर्यंत हो दिलं लागेल तर उकवून बी राहिलं ते एव लिंबू टाकून दे दही दही टाकून दिलं ते दह्यात
दही होते का मंग आता त्याज हम्म हम्म
एकदम फ्रीजमध्ये नाही ठेवलं..
हम्म हम्.
दही होते त्याच आता थोडस तो याच्याकून दुपारपर्यंत राहू देफ ते थोडंस आमखर बी यायला पाहिजे ना त्याच्यासाठी नाही तर फ्रीज मध्ये ते होत होणार नाही.
हो.
हम्म. ह्याची मशरूम ची भाजी केली डब्यावर द्यासाठी. रसाय तू काय केलं?
मी काय नाय आलूची भाजी केली. हा वरण भात
आणि नंतर थोडीशी मशरूमची भुर्जी करतो.
हा हा चांगलं असतं मशरूम खाणं.
हो हो ते बटर मशरूम चांगला लाग ते ऑइस्टर मशरूम चांगला नाही मला ते आवडते की
नाही ते नाही चांगलं त्याची भाजी नाही एवढी चांगली लागत.
हो ना तेच हाय घरी मग
हम् हम्म
पण हं सगळेजण काय म्हणते बटर मशरूम पेक्षा ते ऑस्टर मशरूम खायला चांगलेयत.
शरीरासाठी चांगलेयत ते
शरीरासाठी चांगलेत म्हणते.
हम्म.
ह ह. मी त गॅसवर चिपकासाठी, ऑनलाईन कागद बोलावला. पोरग लावूनच देत ते अजून काल मस्त गॅसचा ओटा खाली केला घासला लावून बी नाही दिला. आन मी ते
ना
आणि माहितय ते अ साड्यागिऱ्या ठेवाण्यासाठी बॅग आहे की नाही अमृता? सहा, आठ बॅगा मले, दीडशे रुपयात भेटले.
कोणा कडून.
हे शो वरुन.
हो का? चांगलेयेत का?
हा त आता आल्यावर मग पाहतोन मी, ये नी बोलवल्या राजेश, मग तिन म्हटलं मले लिंक पाठव, तर तिन बोलावल्या त मग तीन, एकशे चाळीसच्, या सहा बोलवल्या. मग मी पाहाल्या, तिन आधीच ऑर्डर केलत्या, मग मी पाहाल्या. मग ते त खाली खाली पाहत जातो, आपण ते, एकशे पंचावन् आठ होते.
हम्म हम्म.
मी त्या ऑर्डर केल्या मग, हो. मग महिमा म्हणे मला दे ग म्हणी चार, म्हटलं घ्या म्हटलं मग. ब्लाउज ठेवाली काम येण्याला.
हो. होक
असं आहे.
हम्म
पोळ्या करतो म्हटलं आता, डब्यासाठी.
हम्म, झाला का सगळं.
झालं वरण भात झालं, भाजी फोडणी टाकली.
हा हा.
हम्
हम्म
तू काय? अंगोळ वगैरे झाली.
हो.
बापा हे बालीन आमरुतात, बालीन हे त बिना तोंड धुतल्याचेच, कॉलवर बसल्या त.
हम्म सग, भांडे राहिले आता.
हा.
भांडे घाासावा, म्हटलं आरामत, आता काय.
मी पण, भांडेबीडे घासून घेतले बाई, पाणी भरलं आज, नळ पाणी होत आज, ते पाईप धरात करा लागते ना, मग कॉल वर बोलणं होत नाही.
हा हा, म्हणले, ते हि आमरपाली म्हणली काल. म्हणे काओ म्हणे रेखाताई ड्बे पैसे नाही काटत म्हणे, त म कसं करावं म्हणे, वर्षभर डब्बा लावायचाय म्हणे आम्हाला तीथ. अन माये भाऊ त, महिन्याले मुंबईला जाते म्हणे. येथे मने तम मग मी म्हटला हो माय ती नाही हो म्हटलं तशी काटणार आहे म्हटलं ती म्हणली म्हटलं आपण का आपण असतो तर आपण का दिले असते का पैसे मग तसच तेचही पहाव हा म्हटलं असं नाही मग मग म ठीक आहे म्ह बंग असं असलं तर काही वाटत नाही म्हणे कारण तो म्ह. आणि कसं म्हणे मुंबईलाता बायको त्याची आहे वर्षभर तर काही येणार नाही म्हणे वर्ष दीड वर्ष येणार नाही म्हणे, हा.